हा मॅडम काय करतायत?
आवाज लई बारीक येतोय मॅडम.
हालो
हां बोला.
हा काय चालू ये म्हंटल काय करताय?
काय आज संडे स्पेशल चालू ये आज सुट्टीचा दिवस.
अच्छा जेवण बीवण झाली?
जेवण नाय अजून जेवण बनवते तेच आज संडे आज जरास नॉन व्हेज ये घरी हा. चाललाय बनवायचं आणि मग तुमचं काय?
का तुम्ही?
आ?
वर्किंग आहात?
हां.
अच्छा काय जॉब करतात कुठे जॉब करतात आणि?
मी सध्या तरी नॉन ग्रँड मध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापक काम करते आता सध्या.
अच्छा.
हा.
ओके मग सॅलरी वगैरे देतात का ते चांगली?
हा देतात. एक बारा पर्यंत सॅलरी आहे कसं सेट क्वालिफाय नसल्यामुळं ना सीएचबी म्हणून लागता येत नाय सेट एकदा जर एकदा क्वालिफाय झाले की सीएचबी म्हणून घेता येतात. पण आता विषयाच्या आमच्या एवढ्या जागा भर भरायच्यायेत. पण त्या जागेवर कोणी नाईये सध्या माझा होम सायन्स आहे.
अछा.
हा. होय सायन्स मधून. इचलकरंजी मध्ये.
अच्छा, ओके ओके.
हा.
तिकडचे भरपूर लोक आहेत हं, काल पण मी त्यांच्याशी बोलली ना तर ताई पण तिकडच्याच होत्या इचलकरंजीच्या.
हा हा हा.
हा हा हा.
हं.. तुम्ही काय करता, तुम्ही पण वर्किं
मी पण टीचरच आहे म्हणून विचारलं, हां मी पण वर्किंग आहे मग आप आपल्याला संडेच मिळतं ना फक्त.
संडेच मिळतो तेच मला पण तसंच झालं, आणि कसं झालं माहितीये का एक्झाम होती सव्वीस ला. आणि एक्झाम डेट पुढे गेली आता त्यामुळे मग त्यामुळे म्हटलं, एक्झाम झाल्यानंतर ना कंटिन्यू करायचे सगळे कॉल.
पण आता नाईलाज झालंय म्हंटलं, आता ते कॉलेजचं वर्किंग परत हे हिकडचं. म्हटलं आता संडे रा, सॅटरडे सेट असिस्टंट प्रोफेसर.
ओके. ती कधी होणारे, पुढे ढकलली ना वाटतं ती,
हा पुढे ढकलली, सव्वीस सप्टेंबर अ सॉरी सहा सप्टेंबरला गेली.
सहा सप्टेंबरला गेली आता, जूनमध्येच होती ना ती काही तरी.
ती सव्वीस जुलैला होती जुलैला.
हा हा हा. सप्टेंबरमध्ये आम पण टीईटी होती ना ती पण पुढे ढकलली, म्हणजे तिचा पेपर फुटला म्हणून पुढे ढकलली. आणि एकाच दिवशी तीन पेपर येत होते. ते म्हणून मग ती सेटचा पण होता, त्या दिवशी टीटीचा होता आणि अजून एक कोणता तरी होता. ते सगळेच असं.
आणि कस आहे माहिती का, टीएटी देणारे पण सेट ला आहेत.
आहेत आहेत भरपूर येतात, आमच्यातलेच आहेत ना आमचं.
ते दोन्ही सगळ्याच मिळून तारखा, एक झाल्यामुळं पण गेले पुढं ते. आणि आता सगळ्याच्या, एकदम तारखा लागतील आता.
नाही तसं संघटनांनी ना, विद्यार्थ्यांची संघटना होती त्यांनी पत्र दिलं होतं. गव्हर्मेंटला की तुम्ही अ, एक्झाम पुढे ढकला दोन तीन एक्झाम्स. सोबत येत आहेत आणि, आम्ही त्याला ॲप्लिकेबल आहोत म्हणून.
हां.
मी पण अप्लाय केलेलंय, म्हणून मग मग त्यां असं उद्देशाने त्यांनी, बाकी पुढे ढकललं आणि टी टीची. तसं, भरपूर कॅन्डिडेट होते ना टीटीचे. कम्पेअर टू अदर्स एक्झाम म्हणून, मग टीएटीची एक्झाम. त्याच दिवशी होणार होती, आणि टीई टीचंही काय झालं पेपर फुटला म्हणून मग. ती एक्झाम पण नाही झाली, आणि आता आमची एक्झाम. पण दीड दोन महिना,
पुढे ढकली आमची पण तसंच झाले, दोन महिने एक्झाम पुढे गेले आता आणि त्यात. पेपर फुटायचं प्रमाण पण, कणी भरपूर झाले मागच्या वेळेला पण आम्ही. नेट ची एक्झाम दिली, पेपर पण एकदम सोपा होता. आणि पेपर फुटला म्हणून, परत सगळे कोणीच, क्वालिफाय नाही झाले तेच्यामध्ये.
काय नाही. फायदाच नाही ते देऊन, फायदाच नाही झाला हो मागची नाही झाला.
त्यामुळें ना, बाकीच्या लाखो विद्यार्थ्यांना पण ती शिक्षा भोगावी लागते.
आणि त्रास पण होतो ना जे, खर खरं अभ्यास करतात प्रामाणिक. पणे त्यांना किती त्रास ये, असं म म..
सारखी तर वर्किंग बाहेरचं वर्किंग ते स्टडी परत कॉलेजचं स्टडी या सगळ्यातून . च म्हटल्यावर तर बाबा ह.
हा हा.
त्रास होते त्या गोष्टींचा मंग फारच.
खूप त्रास होतो पण आता काय करणार मी पुण्यातून
पुण्यातून आहे का हा हा.
हम्म. जॉब पण आहे नंतर अभ्यास पण आहे करिअर पण आहे घर पण आहे पोरगा पण आहे.
सेम माझ पण
मुलं पण आहेत का तुम्हाला?
हो एक मुलगा आहे सहा वर्षाचा.
हा मला एकच आहे अच्छा.
या एवढ्या धावपळीत आणि
हम्म हम्म हम्म. मग आता तुमचा होम सायन्स सब्जेक्ट आहे तर त्यामध्येच तुम्ही सेट करणार आहात का?
हा त्यामध्येच सेट कारण एम ए त्या मधून झालं ना मला. ज्या विषयातून एम ए किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असतं त्या विषयातूनच कराव लागतं. ह
हम हम हम मग आता हे होम सायन्सचे सब्जेक्ट कोणाला शिकवले जातात म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स की वेगळाच आहे तो आर्ट्स. मध्ये आणि असं काय वेगळं असेल होतं त्याच्यामध्ये?
वेगळं असं काही नसतं त्याच्यात म्हणजे कस आहे आपल्याला एक ग्रॅज्युएशन साठी विषय कंपल्सरी असतो. म्हणजे त्या विषयातून आपल्याला ज्या काय करायचं आपल्याला त्याविषयी करायला लागतय. मग आमचा होम सायन्स विषय असा आहे कि जे आपल्याला घरी बसून करता येतात जे वर्क सगळं शिकवलं जाते.
घरी बसून करता येण्यासारखं म्हणजे ते एम्ब्रॉयडरीज वगैरेचे क्लासेस राहतात बघा काही काही आमच्या कॉलेजमध्ये पण होते. शिवण क्लासेस वगैरे होते त्याच्यामध्ये असे सब्जेक्ट होते दोन तीन त्यांचे. तेच का ते होम सायन्स?
हा तेच आहेत की पुण्याला पण आहेत होम सायन्स चे सब्जेक्ट.
हो हो कॉलेजमध्ये ते साईड ला असत फक्त त्यांचं ऑफिस. फुडच वेगळं डिपार्टमेंट पडतं ते हां.
चेयन्स म्हणा इंटिरियर डिझायनिंग या बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये शिकवल्या जातात.
मग की मग त्याला तुम्हाला जॉबला लागायचं म्हटलं गव्हर्मेंट तर मग तुम्ही नेमकं कुठे लागतात कंपनीमध्ये कि कुठे काय म्हणून लागू शकतात तुम्ही?
बिझनेस म्हणून करू शकतो आपण.
मग बिझनेस पर्पजने तो कोर्स आहे. ओके आणि अस फूड डिपार्टमेंटला एखाद अधिक दे म्हणून किंवा एखाद्या फॅक्टरी मधे तिथं पण लागुं शकतात
लागू शकतो ना हो.
हा म्हणजे तिथेही तुमच्या वॅकन्सीज राहत असतील. हम्म हम्म हम्म. ओके मग तुमचा स्कोप तसा बघायला गेलं तर चांगला आहे ना कंपनीमध्ये वगैरे पण तुम्ही ट्राय करू शकता एक बिझनेस पण आहे आणि बाकी ठिकाणी पण म्हणून. कन्सल्टंट म्हणून पण तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी.
हो.
तुम्हाला किती वर्ष झाले मग सुरुवात करून?
सुरुवात करून कॉलेजमध्ये.
कधीपासून जॉब करतायत.
आता एक दोन वर्ष झाली.
दोन वर्षं.
हां.
अच्छा. एज कमी असेल, तुमचं ये ना ओ.
थर्टी.
चांगलं आहे चांगलं आहे. आणि तुमचं माहेर वगैरे पण तिकडचं का मग?
हा इकडचंच माहेर‌ इथंच एकवीस मिनिटाचा रस्ता आहे. सास तिथून माहेरी जायला
हम्म हम्म हम्म. ओके.
तुम्ही, तुम्ही प्रॉपर पुण्याच्याच कां.
नाही मी प्रॉपर पुण्याची नाही मी, धुळ्याची आहे प्रॉपर आणि इकडे. मी यांचा जॉब आणि, माझा वगैरे जॉब त्याच्यामुळे. म इकडे स्थायिक झालो नाही मी सध्या स् स्कूलमध्ये आहे कॉलेजमध्ये नाही कारण की माझ्याकडे बी एड नाही आहे ना बी एड मुळे काय झालं सब चेक्टसले की बी एड चं पाहिजे. म बी एड असल्यावर कॉलेज बेसिसला आपण करू शकतो माझ्याकडे बी एड आहे. म्हणून मंग स्कूल बेसीस वर.
हा हा.
हम्म. आता बी एड ला वगैरे पण ऍडमिशन घेणार आहे या वर्षी झालं की मग कॉलेजस ट्राय
झालं की सेट आता चालू झालेय ना ऍडमिशन.
हां झाले ना आता झाले म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे, झालेत त्यांचे कॅप राऊंड वगैरे होणार ना. कॅप राऊंड थ्रू जाय लागतंय. ना आता.
रजिस्ट्रेशन ची तारीख झाली का?
कशाची रजिस्ट्रेशनची.
हम्म.
ती सोळापर्यंत होती.
सोळा म्हणजे जुलैच्या?
ह आत्ताच. आता आजची काय आहे बारा आहे हा दोन तीन दिवस आहे पण शेवट हा शेवटच्या दोन दिवसाच्या आधीच करायचं, नंतर काय होतं. वेबसाईट हँग होते ते होत प्रॉब्लेम होतो, मग रजिस्ट्रेशन नाही झालं ना तर मग सीट. इथल्या पुढे, आपल्याला राऊंडला भरता नाहीय फॉर्म त्याच्यामुळे लवकरच भरून टाका, राहिलं असेल तर तुम्ही पण करतायत का बीएड.
हो, हो, झालं माझं पण गेल्या वर्षी पण, मी केलं होत अप्लाय पण काही ते व्हॅलिडिटी नसल्यामुळे झालेलं नाहीये, काम माझं गेल्या वर्षी मग यावर्षी परत सगळं गेल्या, वर्षी डॉक्युमेंट तयार केले सगळे आत्ता यावर्षी रजिस्ट्रेशन राहिले ते रजिस्ट्रेशन तेवढं करायचंय आता.
हा. रजिस्ट्रेशनला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही आता व्हॅलिडिटी नसेल ना, तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आणि नंतर कॅप राऊंड सुरू झाले ना की मात्र तुम्हाला व्हॅलिडीटी कंपल्सरी
त्यामुळे मी काय करणार आहे. माहितीये का आता? ई डब्ल्यू एस मधूनच फॉर्म भरणार आहे आता.
हा माझ्याकडे पण व्हॅलिडि ते नाहीये मी काढायला टाकलंय आहे दीड महिना होण्यात आला आता मी एक जूनला टाकलं होतं. तर आता ऑलमोस्ट दीड महिना होण्यात आला भावाला सांगितलं गावी टाकलेय ना की बघ उे म्हणून काय काय नाही त्यात. चल दोन महिन्यात येतेच ते तीन महिने प्रोसेसमध्ये असतं ना ते.
हा पण तुमचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असतील ना?
किचे क्लिअर आहेत फक्त व्हॅलिडिटीचाच प्रॉब्लेम होता.
ना व्हॅलिडिटी साठीच म्हणते मी आजोबा चे सगळे प्रूफ लागतात ना, त्याला सगळे. मग माझ्याकडे आजोबांच त्यावेळे चं माझ्याकडं काहीच प्रूफ नाहीे त्यामुळं मग माझी ती रद्द्द झाली व्हॅलिडिटी.
अच्छा म्हणजे तुम्ही हे होते का मराठे कुणबी ते.
मराठा कुणबी नाही आम्ही असं कास्टमध्येध्येच आहे एसबीसी मध्ये. पण त्यांना एकोणीशे त्रेसष्टच्या आधीचा काहीतरी पुरावा लागतोय, की आपलं बाबा ह्या वेळेला ह जाती. चा उल्लेख झाला असं.
ओके!
त्यामुळ ते क शेतसारा म्हणा किंवा जागेचं दस्त वगैरे. असं काय असंना ते द्यावं लागते ते पण ते आता कुठं मला आमच्या म्हणजे फॅमिलीमध्येध्ये कोणाकडेच नाहीये ते. एकोणीसशे त्रेसष्ट नंतरच आहे अ साळी हिंदू साळी.
अच्छा ते सगळं यस्. लोकांना लागतं आणि ओबीसी मध्ये जे कुणबी त्यांना जास्त बघितलं जाते बाकी च्यांना प्रॉब्लेम नाहीयेत असं मी ऐक.
नाही पण एकोणीशी ते गेले होते आम्ही इथ म्हणजे आमचे त कोल्हापूरमध्ये जावं लागते ना समाज कल्याण केंद्रमध्ये.
हा हा
मग ते म्हणते की नाही म्हटले एकोणीशे त्रेसष्टच्या आधीचा तुमचा शेेत सारा जमिनी म्हणजे का काही असू दे, शेतीच केव्हा काही का कागदपत्रे ते पाहिजेत. पण त्याच्यानंतरची खरेदी आहे ना सग त्रेसष्ट नंतरची त्याच्या आधीचं काहीच नाही आहे.
अच्छा.
किंवा मग आजोबा आजोबांची बर्थडेट. पाहिजे आता त्या वेला कोण लक्षात ठेवत होते इतकं बर्डेट वगैरे.
नाही नाही बरोबर आहे.
त्यामुळे नाहीच म्हटलं जाऊ दे तिकडं म्हटलं गेल्या वर्षी एक वर्ष वाया गेलं त्यापेक्षा वेळैस ई डब्ल्यूएस मधून केलेलं बरं ऍडमिशन दोन्ही पण तिथंच आहे. फी भरता वगैरे कमी पहिला आधी भरावी लागते. कॉलेजची का असेल ते इन्स्टॉलमेंट सगळी एकदाच वन टाईम मध्ये.
आपला टाईम झालेला आहे परत कॉल करते हम.
ओके ठीक आहे.